हा बोल
हा येतोय आवाज?
हो, येतोय ना.
हम्
उठली वाटत मुलगी, झोपली होती का?
नाही हो, तिकडे होती ती हॉलमध्ये. तिने बघितलं मी हेडफोन घातले, तर माझे हेडफोन मागतो क तेग
हो ना
खूप त्रास देते.
ह तुम्ही एक च असं सांभाळायला मग, खूप त्रास देत असेल तुम्हाला.
खूप मण
हम् हम हम्.
हो म्हणजे मी आराम कराय थोडा वेळ.
हम्.
असं समजून नाही घेत.
हम्म, नाही कोणी समजून नाही घेत. हम् काम खूप केलेलं. चालतं पण मग बाळांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण काम असतं. तिच्या पप्पांना सुट्टी कधी असते?
हॅलो! आवाज नाही येते हो.
नाही ना आवाजच येत नाही आवाज नाही येते तुमचा. नाही नाही हा आता येतोय हो आता आता.
हा आमचा ना बिझनेस आहे तर मग काय मला काही कधी सुट्टी असते कधी नसते. कधी रात्रभर नसतात हे म्हणत मंडप डेकोरेशन.
हम्म सुट्टी का? मग ती जात असेल पप्पांसोबत? पण बाहेर फिरायचं
नाही नाही जात.
नाही ना.
हम् त्रास देते ना खूप मग, नाही का? हम्म त्रास
बोलते का ती?
हो बोलते भरपूर काय बोलते. हो हो तूप काय चालूय.
ह् हो ना तिच्या तिच्या भाषेत चालू असेल काय.
काही समजत काही समजत नाही.
मम्मा मम्मा म्हणत असेल का नाही अजून?
सर्वच बोलते खूप काही बोलतेय.
हो का?
हो हे छोटे छोटे शब्दात तर सर्वच येतात का मोठे पण येतात. म्हणजे बऱ्यापैकी समजत तिला काय लागतं काय नाही लागल.
हम्म मुलांना सांगायला नाही लागत भरपूर हुशार.
मोबाईल मागत असेल सारखी.
ह नाही कधीतरी माग माग ते कधी कधी नाही.
हो का?
वगरे पण असतो ना थोड वे नंतर कंटाळून जाते.
हो ना. ती झोपत नाही का दिवसभर?
झोपते ना ती एक वाजता झोपली होती आज. पण मग तिचे पप्पा आले अडीच वाजता मग काय आम्हाला दोघीना दिलं उठून. म्हणजे दरवाजा वाजला ना मग ती लगेच उठून जाते एकदम शांतता लागते झोपयला.
हा शांततेत झोपत असेल.
आणि कसंय मी पण जवळ लागते ती उठली ना ती काय माहिती तिला कसं कळतं मी ले लगेच माझ्या मागे किचन मध्ये मी आली ना लगेच माझ्या मागे येते.
हो ना. नाही मुलांना बरोबर कळतं.
हम्म.
मुलांना बरोबर कळून जातं का आपल्या जावळ कोणी नाही असं.
हो. बाकी काय म्हणता आजुन.
अजून काही
हो.
तुझा जन्म कधी झालाय?
एक डिसेंबर ला दोन हजार तेवीस.
हो ना हम् बोलते तिचं रिपीट करती परत.
हो हो. पापाकडे जा जा उठ. हे बघ मोबाईल बघ
मोबाईल टीव्ही वगैरे बघत असेल ना टीव्ही बघत असेल कार्टुन्स वगैरे.
नाही जास्त नाही आवडत तीला.
हो खेळायला आवडत असेल जास्त.
हो. उद्या मारायला आवडतय इकडून झाल कि तिकडून, तिकडून झालं कि इकडून.
कंटाळून जात असेल पण ती घरात एकटी लहान म्हणजे खेळायला लहान मुलं
खेळायला आहे ना भरपूर त्यामुळे काय येवढ काय नाय.
हो ना. तिथे खाली तुम्ही किती नंबरच्या फ्लॅट वरती राहाता?
सेकेंड.
सेकंड फ्लोअर ला राहत का?
हम्.
हम्म, काही नाही मग जात नाही का एकटी वगैरे बाहेर दरवाजा उघडुन.
हो. हो हो चालेल मावशीकडे जायचं शेजारच्या ताईला मावशी म्हणते आमच्यात तमच्या
सकाळी खिडकीत बसते काही कावळे येतात खेळायला तिच्या सोबत. मं तिला खाली घेऊन जायचं म्हंटल्यावर टेन्शनच असतशी नळतचं गाड्यांच्या वगेरें येतांत- आणि हात पणं पकडू नको माझंच मलां एकटीलांच चालुं दे.
हो हो
असं मंग तुं भेती वाटते आपल्यांला
ह खाली गार्डन वगैरें असेल नां
मंग हो आहे पणं आंता हे पावसांच्या मजांडा असं चालेत नां झं
हो डांस पणं खूंप असतांत
आजारी पडायला आताचं बरं वाटतंय तिला आंता
हो नां आणि पाऊस उघडां असतो कधीं कधीं पाऊस येतो. त्यामुळें लगेच कांहीं नां कांहीं आजांर सुरूंच होतात
हो
आंता पणं भरंपूर चालूं आहे फ्लूची साथ वगैरें चालूंच आहे
हो नां ती आजारी पडली त्यांच्यानंतर मी आजारी पडली गं होतं आंता कुंठे मलां बरं वाटतंय उबराला पाणी वगैरें क
ह
बाकी कां
कांहीं चक्कर वगैरेंला जातं नसतां कां तुम्हीं बाहेर
हो जाते नां ओ मी नां दूधं वगैरें घ्यांयला जाते नां मंग ते मुळें जाते घेऊन तिला आमच्या तिथं जरं समजां खूपचं अं अर्जंट असेल खूंप कामं असेल तरं मंग गांडीवर जाऊंन पटकन घेऊंन येते
हो कां आणि तिथे नाहीये कां खाली दूधं वगैरें कांहीं अससं कां रोज वेगवेगळं कोणी आंणून देतं
नाहीं मी जात्री घ्यांयला आणि दुध दूधवांला लावलेलं असं कांहीं नाहीं दुधवालं पणं मंग नां रोजचं जाऊंन घेऊन येते मी
हो नां
कसं चक्कर पणं होतं खाली जायलां पणं होतं मंग कसं माणूंस कंटाळा करतो अरे आलांय नां असलं हम्मं
पावसाचे तरं खूपचं
हो नां पणं तरी पणं मी जाते कधीं कधीं गांडीवर घेऊन जाते तिला तेवढंच फ्रेश वाटतं मुलांना हो पुढे बसतं नां खूंप म्हणजे आम्हीं गावांतच जाऊन येतो शालेमारला गे मस्तं शॉपिंग वगैरें करूंन येतो फक्तं तिला कायं सांभाळावं लागतं बाकी असं कांहीं नाहीं थोडंफार कांहीं कामं असलं कां मंग येते ती कधीं कधीं मागते पणं मलां हेंच घेऊन दे मलां तेचं घेऊन दे मुलांच कसं त्यांच आणि ते कसं मोबाईल वर बघतात ना त्यांना ते दिसलं ना लगेच दे मला हे घेऊन असं आणि तिला कार्टून पण सर्व माहितीय तिला एबीसीडी पण येते झेडपर्यंत वन, टू, थ्री, फोर येत ट्वेंटी पर्यंत हो कधी, कधी बोलते कधी, कधी बोलते मला टी व्ही वर एबीसीडी लावून दे
होना मुलांना शिकवायलाच लागत स्वतः खूप ऍक्टिव्ह
ह ती तर खूपच आहे म्हणजे तिच्या समोर काही बोलाव व मूर्ख पागल असं काही बोलावं नाही लागत न ती लगेच रिपीट करते असं हो, हो, हो, हो हो ह
लगेच रिपीट करत असेल ना
हो
भाजी व भाजी मार्केट आहे का तुम्हाला तिथे जवळ
हो आहे ना येथे निरगिले बाग म्हणून आहे तिथे बुधवारी आणि रविवारी भाजीपाला भरतो म्हणजे शेतकरी लोक येतात
हो ना
हम्म मस्त मग मी आठवड्याचच रविवारी वगैरे जाते आठवड्याच भरून आन आणि समजा रविवारी टाइम नाही भेटला तर मग बुधवारी जाते
असं ही भाजीपाला पण खूप खराब असतो
खूप खराब असत म्हणजे इच्छा पण होत नाही काही खायची
हो ना हम्म भाज्या तर खूप सडलेल्या असतात
हो ना खूप खराब असं त्यांना पाणी लागलं की लगेच खराब होऊन जातात आणि या दिवसात ते भाजीपाला खायची इच्छाही होत
हो या दिवसात गरम पदार्थच खाल्लेली पण छान असतात आणि तेच खावं अस वाटत
हो ठीक आहे चला बोलूया आपण नंतर मस्त वाटलं तुमच्यासोबत बोलून
हो बाय
बाय